हॅलो!
हा, नमस्ते! मॅडम बोला ना हो हो, येतोय मॅडम बोला ना.
हा, आता जरा मागच्यापेक्षा थोडा क्लिअर झाला आवाज त्याच्यापेक्षा थोडा कमी वाटत होता, आता थोडा व्यवस्थित येतोय आवाज.
हो का, बोला ना मॅडम.
अच्छा! झालाय नाश्ता वगैरे तुमचा? कारण, आज रविवारचा दिवस म्हणजे थोडसं नाश्ता वगैरे थोडंसं म्हणजे आपण निवांतपणे करतो. त काहीतरी वेगळं करायचं काय, किंवा मग एखाद्यास हा एखादाच ब्रेक पण देतो, त्या गोष्टीला जे आपण आठवड्याभर करतो ना. आता आज मी तेच केलं, आठवड्या बरं जे आपण बनवतो ना नाश्त्याला काही असं पोहे, उपमा किंवा काही आपल्या स्प्राऊटचं काही असेल तर तर मग त्याच्यापे त्याला ब्रेक देऊन, आपण फक्त फळांवरती त्याच्या आज यायचं ब असं.
हो हो हो.
आपला आता दुपारी म्हजे सुट्टी सुटी असते, ब आता घरच्या लोकांना सुटी असते तर मग आपण दुपारी थोड व्यवस्थित बनवतो ना. सगळं काही असं तर इतर तसं काही असेल तर भाजी, पोळी किंवा अस काही देतो तर मग सुट्टी अस की थोडं चार वेवस चोरसार बनला जातो असला त्याच्यामुळे मग थोडंसं हलकंसं सकाळी नाश्ता वगैरे करायचा फ्रूट्स खायचे किंवा असं काही करायचं ज्यूस घ्यायचा अशा पद्धतीने तर म्हणजे ते आपल्याला थोडं हलकं पण वाटतं आणि दुपारचं जेवणही व्यवस्थित जातं बा अस.
हो काय ब काय काय बनवता मॅडम तुम्ही?
तसं तर असं आपलं जास्त करून हेल्दीमध्येच जातं ब असं. तर एक तर आपलं हे असतंच इडलीचं असतं आप्यांचं असतं. किंवा स्प्राऊटचं असतं स्प्राऊटपासनं मग मुगाचा डोसा किंवा आपलं हे नागलीचं पीठ आहे नागलीच्या पीठाचा डोसा किंवा मग आपलं रव्याचं असत. तो रव्याच दही मध्ये टाकून जो आपला उत्तप्प्यासारखं बनवतो. त्याच्यावर सगळे व्हेजेस टाकायचे आणि आपलं गाजर त्याच्यानंतर बीट किंवा जे काही असे आपल्याला आवडत. आता तसं तर काही मुलांना काही, काही गोष्टी नाही आवडत. तस तर ज्या काही आवडतील ते
हो का मी पण ह्याचं काय बोलतात ते अ काय होतात. ते ना काय बीट, बीट असतं ना त्या बीट बिटाच जुस बणवते मॅडम मी बिट असं मिक्सर मध्ये फिरून घेते आणखीन ते लिक्विड फॉर्म मध्ये करून घेते त्यात आल, पुदिना आपलं चाट मसाला किंवा अ हे म्हणजे त्यात हो गाजर वगैरे असं सगळं टाकु मी हे ज्यूस बनवते इतर वेळेस आम्ही ऑप्पलच वगैरे बनवतो. पण संडेला म्हणजे माझ्याकडे टाईम असतो ना त्यामुळे अशा प्रका ज्यूस बनते आणि मी सकाळी सलाड डेली खाते मी. शरीराला ते चांगलं असत हो रोज खातो आम्ही आणि जेवणात जरी सकाळी नाही जमलं तरी जेवणात दुपारच्या आम्ही रोज सलाड
ठेवायलाच. हम्म ठेवायलाच पाहिजे डब्यात सुद्धा मुलांना वगैरे असं दिलंच पाहिजेबो अस ह्यासगळ्या गोष्टी त्याच्यामुळेच मुलांची हेल्थ व्यवस्थित बणते किंवा आपल्या पालकची करून ती आपल्या थालीपीठमध्ये किंवा दशम्या मध्ये आता तुम्ही कशा पद्धतीने बन घावण बनवत कोणी तर त्याच्यामध्ये टाकायला पाहिजे किंवा जे आपले थाली पीठ सगळे धान्य एकत्र असतात त्याच्यामध्ये तर मग त्याच्याने तो तेवढं आता तुम्ही योगाचं करता त्या अर्थी तुम्ही सगळं काही पौष्टिक खाताचं स किंवा बनवतच असाल. असं नाहीतरी अवेअरनेस आपल्या म्हणजे याच्यामुळे पण जास्त झाल्या आता यूट्यूबला आपण रेसिपी फपक्त ना तर बऱ्याचश्या गृहिणी म्हणजे असं घरामध्ये सुद्धा ते करू लागल्यात
हो हो बनवताय आधी नव्हतं म्हणजे मोबाईल मुळ एक प्र कार माहिती भेटाय लागली की काय बनवायच आणि काय नाही कोबी कोबीचा पण ज्यूस नेण तुम्हाला कॅन्सर होत नाहीये मग कोबीच खुप तुम्ही कधी ज्युस बनवा आणि आमच्या आमच्या पोरांच्या कूलमध्ये ना गव्हा अंकूर नावाच म्हणजे गव्हा अंकूर आपण जसं दसऱ्याच्या वेळेस घट घालतो तसं आम्ही एका कुंडीत ते म्हणजे गव्हा अंकूर करून ठेवलेला असतो आणि ते स्कूलमध्ये द्यायचं असतं आम्हाला महिन्यातून एकदा.
अच्छा हो का
हो मग ते ज्यूस त्या पोरांना पाजलं जातं आणि आम्हाला पेरेंट्सना पण बोलवलेलं असतं. स्कूल मध्ये मग आम्ही पण ते जाऊन पिऊन येतो गवांकूर. तो ज्यूस कडू लागत पण ते प्यायला हेल्दी किती आहे.
ह ह नाही गव्हाचं गोडसर असतो तुम्ही च चुकीच्या पद्धतीने सांगा. कडू म्हणजे तुम्ही ह.
कडसट लागत ते आम्ही पितो महिन्यातून एकदा ते थोडस. पला म्हणजे टेस्टच नसत त्यात हा टेस्टच नसतं त्यात हा. कोबी वगैरे टाकत असते.
चाऊन चावून खाली ना त्याच्यामध्ये एक गुळझटपणा असतो गोडसरपणा असतो.
हा.
आणि जर त्यांनी त्याच्यात काही वेगळं टाकलं तर मग ते च चव.
केला असं दरवेेळेस काहीतरी काय त्यात टाकलेलं असतं. पोरं घरात खात नाहीत घरात खात नाहीत पोरत. नाही नाही स्कूलमध्ये आहे आमच्या पोरांच्या स्कूलमध्ये आहे आणि फ्रायडेला कंपल्सरी. त. घे आला तुम एंट नाही तर तुमचफन ज के जाई. मग ते आम्हाला. द्यावच लागत आणि मॉर्निंगला जे स्मॉल टिफिन म्हणून असत ना त्यात. तुम्हाला पोरना ओड्स किंवा मटकी हे असे जे कडधान्य आहेत. त्यापूनच बन हेल् फूड त्या टिफिन मजे स्म. तर तुम्हाला टफ खायेतात आम. कॉल य मॅडम तुम्ही दुसर टिफिन घेऊन यताय का. हे टिफिन तुमच्या पोररला देण्यात येणार नाहीये मग तुमचा मुलगा उपाशीच राहणारज. स्कूलमधूनच स्ट्रिकली आम्हाला असं सांगितलेलं आहे आणि आम्ही जेव्हा. ोरां ऍडमिशन करायला जातो ना तेव्हा हे सगळ र रल आम्ही. . मान्य आहेत आणि आम्ही त्याचा फॉलोअप घेणार आह. तेव्हाच आम्हा आमच्या पुराना स्कूलमध्ये ऍडमिशन भेटलाय मॅडम.
ही हेल्दीी हॅबिट खरं म्हणजे स्कूल बनणच लागते कारण मुलं जेव्हा लहान असतात. आपण जरी घरून काही अगोदर टिफिन वगैरे देतो. तर ते घरी तेवढं खात नाही पण जे स्कूलमध्ये कंपल्सरी त्यांच्या टीचर. त्यांना जेव्हा भरवतात किंवा इतर मुलं खात असतात. तेव्हापासूनच त्यांना या सगळ्या हॅबिट्स लागतात. कि ब काय खायचं कशा पद्धतीने खायचं अस तर ही चांगली गोष्ट. की तिथूनच त्यांना सांगितलं जातं की हे खायचं असं म्हण. कारण हल्लीच्या मुलांची. डोळ्यांचा पण प्रॉब्लेम एवढा असतो ना लहान लहान मुलांना चष्मा लागतो. तो पण जास्त नंबरचा त हे पण म्हणजे.. त्याच्याने एक चांगलं मुलांसाठी आहे कि बुवा.. त स्कूलमध्ये ते सगळं हेल्दी हेल्दी खायला सांगतात.. बस म्हणू कारण.. गाजर वगैरे पपई म्हणा गाजर म्हणा हे डोळ्यांसाठी चांगलंच असतं.. किंवा हिरव्या पालेभाज्या कुठल्याही असो पालक असो वगैरे.. तर तेही डोळ्यांसाठी चांगलं असतं.. आवळा चांगला असतो तर आवळा सुद्ध.. त्या ज्यूस मध्ये टाकता येतो आपल्या गव्हाचा ज्यूस नुसतं गव्हाकुर्ण करता.. त्याच्यामध्ये आवळ्याचा रस किंवा तुम्हाला कदाचित करेल.. करेल्याचा रस वगैरे असं आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये अजून अल. ईन बघायला गेलं ना तर मग दुधी भोकळा असतो ना कोहळा पण अस. भोपळा पणतो तर त्या ते पण पुष्क. न असतात म्हणजे आपल्या जर याच्यामध्ये शहरामध्ये अलकलाईन फुट गेलं ना किंवा ज्यूस केला तर ते आपलं शरीर जास्त चांगलं होतं ब असं. म्हणजे सेल्सला ते चांगलं असतं अल्कालाईन तर दुधी भोपळ्याच्या हे च्यात. ना मुलांना दुधी भोपळ्याच्या दशम्या वगैरे आपण देऊ शकतो किंवा मग स. काही ज्यूसमध्ये पुदिना दुधी भोपळा त्याच्यात थोडासा लिंबाचा रस काळं मीठ असं टाकूनसुद्धा दुधी भोपळ्याचा ज्यूस आपण घेऊ शकतो ग असं. हे खरं ना ही. हिवाळ्यात खूप छान होतं सगळं हे म्हणजे रुटीन फॉलो होतं कारण. पावसाळ्यात एक तर नको वाटतं हे सगळं पालेभाज्या आपल्याला थोडंसं कीड वगैरे प्रादुर्भाव जास्त असतो ना तर हिवाळ्यामध्ये. ते कस सगळं हेल्दी असतं पीक सुद्धा हेल्दी असतं ना आपण पण ते. व्यवस्थित आपलं ऍप साफ करू शकतो पावसाळ्यात पचन शक्ती पण डल झालेली असते. तर त्याच्यामुळे आपल्याला ते ज्यूस वगैरे जास्त पचत नाही. पण हिवाळ्यामध्ये छान. पैकी सगळं आपल्या शरीराला पण लागू पडतं बस हेल्थ पण ते सॉर्ब करतात. आणि माइंड पण फ्रेश असतं पावसाळ्यामध्ये थोडंस लगीश असतं आपलं माइंड. आणि हिवाळ्यामध्ये अगदी फ्रेश असतं म्हणजे माइंड. म्हणजे माला तरी पावसाळ्यामध्ये थोडंसं माइंड माझ लगीश होऊन जात अस. पाऊस जरी हवा असला तरी असं असत प्रत्य. ते तेच्या उन्हाळ्यात कसं आपण अगदी गरमी नको नको वाटते. तसं हिवाळा कसं एकदम हेल्दी असतं.
हो हेल्थी असत हो हो आणि रोज. पोराना तुळशीची पानं खायला द्याय द्यायला पाहिजेच. स्कूलच्या जायच्या आधी आणि त्याचे जे म. मंजुळा असतात, पान असतात, आणि त्याच जे खोड असत त्याच जे मूळ असत. ते जर पाणी तुम्ही एक ग्लासभर किंवा दोन ग्लास घेऊन पाणी आणि ते थोडंसं टाकून जर. तुम्ही शिजवून त्याच एक ग्लास पाणी जर करून पिलात तर तुम्हाला त तुमचा. कॅन्सर सुद्धा बरा होतो पण लोकांकडे वेळच नाही ना लोकांच्या घरात तुळशी. आहे का नाही हे आधी बघ.
मी एक. ॲक्च्युली तुळशीचं कसं म्हणतात तुळशीची पानं ना थोडी त्याच्यामध्ये. ते ॲसिड असत कुठलं तरी. मग आपण ते जेव्हा चावतो ना त्याचा परिणाम आपल्या दातांवर होतो. अस म्हणतात म्हणजे आपण काही एवढं काही तुळशीच घेत नाही पण जर कधी म. तुळशीचा ते अर्क असतो किंवा तेचे ड्रॉप्स मिळतात. किंवा तुळशी अर्क मीळतो ते तर आपण थोडस पाण्यामध्ये. टाकून जर घेतलं ना तर माझ्या म. ते तर बेनिफिट जास्त होईल बोवा आस.
मला ना ह्याचा त्रास होता म्हणजे असं अकरा वाजले की मग काम करून मी थक. थकल्यासारखं बाजायचं अकरा ते चार मी अजिबात उठून काम करू शकत नव्हते पण जेव्हापासून मी तुळशी ड्रॉप घेतेणार तेव्हा माझ जे ब व्यवथ आहे अस थल्यासार वाटत नाही थकवा पूर्ण कमी झालाय तुळशी ड्रॉप मला पोरांची मेमरी पण वाढते ना त्याने
हो मेमरी पण वाढते बरोबर आहे ते खरं ना आपल्या निसर्गाकडनं भरपूर काही आपल्याला घेण्यासारखं आहे म्हणजे जे काही निसर्गात आहे ना पाना पानं फुलं म्हणजे असं तर ते बरेचसे चांगल्या प्रकारे आपल्या शरीरावरती काम करतात. जे आपण अन्न शिजवून खातो ना त्याच्यापेक्षाही नॅचरल फॉर्ममध्ये जे गेलं ना आपल्या. शरीरामध्ये आपण जस सॅलड म्हणतो वगैरे. ते अधिक काम करतं बॉस आपल्या सेल्ससाठी. बॉडीसाठी ते इफेक्टिव आहे असं इथे एक बी आर सी सर म्हणून त्यांचं आपण बऱ्याच वर्षापासून फॉलो करते ते पण नॅचरल जे आहेच प्राऊड्स म्हणा शिजून पण नाही सांगत नॅचरल ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत खायची आपले मूड आलेले. ड्य किंवा ह पण ते काही. पचत नाही ब ते हा ते ते पोषण मूल्य कमी होतात ब शिजवल्यावर. पोषण मूल्य कमी होऊन जात बरोबर आहे ना आता एखादी गोष्ट शिजवली तर ती कमीच होती त्याच्यात.
कमी होते हो आणि आपल्याकडे टाईम नस. म्हणून आपण भाज्या दोन तीन दिवसाच्या भाज्या एकत्रित आणतो. आणि फ्रीजमध्येध्ये ठेवतो म्हणजे त्याचे घटकच सगळे निघून जातात.
सम आणि आधीच आपल्याला मिळालेलं किती पोषक असतं हेच आपल्याना माहित नाही ना. बरोबर कि नाही हा. मी तर मला. आता काही वेळेस असं वाटायचं की हे पालेभज्यांपेक्षा ही झाडांची नॅचरल जी आपली झाडंसोबत. दित त्याच्यात का आपण फवारणी करत नाही ती झाड आपल्यासाठी. छान असतात पण आपल्याला लहानपणापासून हे अन्न खायची सवय असते ना. त्यातला आहे पणा बस. आपल्याला त्या सवयी टाकून दिल्या तर आपण सहजपणे ते आत्मसात करू शकतो. इतक्या वर्षांची सवय बयला ज जडच जात त्याच्यामुळे खूप काही आपण. खाऊ शकत नाही पण थोडफार खाऊ शकतो असं अशी गोष्ट आहे.
हा.
चालेल तही मग हं खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून धन्यवाद आभार.